हॅलो
हॅलो
आयफोन
हॅलो हा
हॅलो
मी लावलाय ग.
हा.
मी लावलाय.
बोलत जेवलीस इंग्लिस हिंदी बोलू का
नको नको मरा मराठीतच बोल म मराठी आत पर
हा
मराठीतच बोल मराठी आलत तिथं वरती मराठी आलत.
जेवली काय आहे
जाऊलो ना आज क ते दे के जरा
ना जिदे कोरे बोलतो. हॅलो
अगं ते मला पाच कॉलचं नुसतं शाततर रुपये आल्यात कि
त मग खाय. किती कॉल पास मध्ये किती बरोब किती म किती जण पाच कॉल प्रॉपर दहा दहा मिनिट बोलले अस
हट नाही चार कॉल प्रॉपर दारा मिनिट बोललोय आणि एक कॉल शून्य मिनिट झालायचे चुकून ते झालंच
हा शून्य मिनिटातच येत नाही
अगं मग चार क्वालच फक्त शाततर रुपये पहिला दोन रुपये आलेत नंतर शत्तर रुपये आलेत
कधी केल्या ते टास्क चार
हो पर्वा हम्म
त्या आधी मंगळवारी किती केलेस तू तास का
मंगळवारी एकदम चार तीन केले तीन
म्हणजे पहिला पा चालत बघ तुला
हा
किती किती केलतीस तू
मंगळवारी तीन केलो मग तुला एक आधी लावलेला आणि एक कॉल असा मायाच गेला
मग एका कॉलच चालल्यात घे ते तुझे मंगळवार केलेस का नाही ते आले नाही येत तुझे आधीचे म्हणजे सोमवारपर्यंत किती केलेस का नाही तू कॉल
हा.
तिथपर्यंत आल्यात.
बर बर बकूया काय.
तिन टास्क कंप्लीट करा म्हटल्या लवकर.
बा सांगितलं की ती अजून एक मुलगी कॉल केलती तिला पण करणार आता तुला अजून एक लागतो. म्हणजे चार हजात तिला तिला एक लावतो
ह् म्हणजे त्या हिला पण लाव ते परवा केलती तिला
हा तर रुपाली ला व्हय
हम् तुला पण दोन तीन कॉल लाव
आता पुढच्या टास्क आल्यावर लाव लावायला पाहिजे ग. आता काय करतो ना तर तू तू तुझ्यासोबतच तीन कॉल बोलू का
बर.
आह
तुला एक मला एक तुला एक मला एक असं कर. तलत बोत असस
अच्छाच्छा अगं म्हणजे आता ति असं म्हणजे तिला एकदम सांगितलं ना. ह तर तीन कॉल असं तीन चार कॉल असं तिला करता येतं ना
मला काय ऐकून ही एक बडबड तू एक बडबडलास मला काहीच कळ ना तुझ एकत आवाज कमी
अगं आता जर तुला तीन कॉल लावलो ना आणि पुढचा टास्क आला तर त केला एकदम त तीन ते तीन तरी कॉल लावता येतात ना म्हणून म्हणायले तुलाच तीन कॉल लावू का. असं विचारायल तुला
चालते की लाव मी पण लावत होतो प्रीतीला
तू प्रीतीला किती वेळा लावलीस.
काय कराल्यास
काय नाही जेवून बसलोयं तू -
जेवालोय.
होम -होम्म - होम्म-
खळ खळ आणि काय-
आणि काही नाही, कधीही हितन बाहेर पडू असं झालंय मलां.
तर नाखखख हम् -
अ बघकी आता त्या एका पोरगी त्या रुपालीला बहुतेक माझा नंबर दिल्या वाटत त्या - वील्या तर ती - कॉल तिचा कॉल आला का? आत्ता. तर ह्याला-ला हच त्रास झाला. आता हे ऑफिसला जाऊन आलता का- फोन म्हणजी रिंग वाजली नांअ -
जोर लावून बोल, जरा कायचं आयकु येतनाही काय? बडबडत असते -
ऑफिसमधन आला येऊन पडलेला.
आत्ता कसं बोललास ना तसं बोल.
हॅलो
हा
हॅलो
हलोओ हलोओ
हॅलो तुझा आवाज अडकायला गअ
झम- झम माझ्या बरोबरी आला.
ह अलू
हॅलोओओओ - हॅलोओ याला
हॅलोओ
अलोहो -
अगं तुझा - तुझा आवाज हाय - हेवा् हायलाय. - म्युझिंक सारखं यायलाय. - माझा आवाज तुला यायला का? प्रॉपर-. हलोओ -. हॅलोव -. होवं -.